हॅलो..
ऐकू आले काय?
हा.. येत बोलकी.
काय करालस?
काही नाही बघ ती जरा नोट्स लिहायच होत ते लिहित बसलेली.
कॉम्प्युटर क्लासचा?
होय.. ते पीडीएफ पाठवलेत ना सरांनी.
हम्म.. हम्म. किती झाल ग?
आजच तर दोन झालेत.
ह्म्म..
तुझ झालेया?
नाही. आता एक एक झालाय. दुसऱ्या आलोय एक स्टडी लिहायचीये.
पूर्ण करायला पाहिजे बाई ते ही लवकर?
होय.. काय लिहूच वाटत ना झालंय घरी? पेपर झाल्यापासन मी तर कायच ल्याहनी.
होय.. पण लिहायला पाहिजे ग नंतर कॉलेज चालू झाल की लई लोड होतय तेे.
होय..
कुठल कुठल म्हणली ल्यायच?
हम्म किती वेला आल्यास
दुसऱ्या ला आलू आत्ता
हा हा
तो बत आता कधी त्याला मुहूर्त लागून पूर्ण होतय
हम्म लईचईत बाई
बकी सात का आठ आहेऐक ना
हो सात आहेत सथ नाही आठ आहेत त अडथं
ह तेच कि
मधलं मधलं काय जरा जरा असं साहित सड
हो तर काय त्यातलं मेन तर काढायला पाहिजे शोधू ना
हम्म आज सांगितलेलं अस सोपं वाटलं खरं नंतरच ते बीच आहे माहितय काय फॉर्म भरायचंय
हा ते जरा अवघड आहे
लय अवघड बाई
अ कडब दिवस नाहीयक स्टेप हाई त्यात
हम् अगं तुला ते माहित होतं होई ग यू यू व बी असं काहीतरी सरांनी फुलपॉम अर्पिताला सांगितले बघ हिंद
नाही मला का माहत न सोगते
लय माहित असे त्या जनरल नॉलेज लच चांगला आहे
हाय ते कामाच तिचा एक्सपिरियन्स आहे ना तिथं तिला
खर एवढं सगळं
काम केलेच कितीि किती महिने होते सध्या तिथ पाच सहा महिने होती ती
तरी पण सर सर माझ्याकडे बघायलात काय मग मीच विचारलो की सरांना मीच विचारलो की सरांना
हा
काय होतं ते यच यू
येस
हा म्हणजे काय म्हणून विचारल्यावर सर अर्पिताकड लगेच बघाय लागलं
हम्
मग तिनं सांगितल्या व म हसलं माहितय म्हंटलं आम्हाला काही येत नाही असू दे
होय
नाहीतरी काय
काय बोलणार मग
आता विषय आपलं कोणत कोणतेेतत काय समजलं ते
काय नाही समजलं ग ते तेच मॅडमांना मी फोन करूया म्हणाल तो
कधी करूया
आज खुऱ्या नंतर
चालते की
विचार येेऊ यापेला
काय ते
विचारून घेऊया म्हंटलं पहिला
हा-हा
आणि विचारून घेतल्यावर नंतर मग जाऊया ऍडमिशन ला म्हणाल तो उगच आणि कुठ हे जा जा ऊगचच
होय अ तिथ ऍडमिशन ला गेल्यावर ते पण घालाय लागत्यात नव्ह
हो ते पहिलं ते घातल्याशिवाय कसं तुला फॉर्म तुझ्या बरर
बकी बाई लय विचार करून घालाय पाहिजे अकाउंट तर सगळं घेऊन उपयोग नाही
थरकर सरांच्या इथंच बसायला लागतय मग
व्हायला पण पाहिजे कि तेवढा अभ्यास
व्हय बघ
बघूया जर ऑप्शनल ना दुसरं काहीतरी असलं तर तेच नू हे करायचं चूज करायचं
हम्म तसच कराय पाहिजे
हो तू बाकीली काय मग दिदी आलेली काय
होय आलेली की बॅकग्राउंड आवाज याय लागलाय
व्हय बाहेर गेलेलो ग जरा
हम्म हम्म शनिवारी आलेली आज सकाळी गेली ऑफिस कामावर
किती कालं हाय
तिला काय माहत नाही बे ना तिचं हच सॅलरीच्या वर आणि टार्गेट जर कंपलीट केलं तर आणि मिळते ना मग एक जार किती आहे ते मला पण काय माहत निही ग एवढं
हा ते टार्गेट वर असेल सोड
हम्म त्यनाला ते काहीतरी डाटा मिळतोय आणि तो कमप्लीट करायचा असतोय
हा-हा
आपलं कधी बघ
त्याच्या टार्गेट जर लवकर पूर्ण झालं तर मग आणि जादाचे मत असतील ना कैसे
दोन हजार तीन हजार असं काहीतरी वर मिळतत
हां हां
सॅलरी सोडून
हा हा आम्ही कधी जायचं बघ आता
बक्की बाई अगं ते तीन वर्ष केल्यावर डिग्री मिळत्या म्हण
हा
चार वर्ष केल्यावर काय म्हणाली बाई कायतरी म्हंटली बाई नाही ग इंटर्नशिप म्हणजे ते आपण काम शिक
ह एक वर्ष करतोय तेच सोड
असं काहीतरी म्हणाली बाई मग तीन वर्ष केलं तरी पण चालतय म्हणालती अर्पितता
हा
आणि ते चार वर्ष केलं तर का अजून काहीतरी म्हटली आणि मग एमकॉमच एक वर्ष केलं तर मास्टर्स मिळतय म्हणाल ती
हम् ते मास्टर मिळतेय माहिती सोड म चार वर्ष झाल्यावर डिप्लोमा मिळतय काय
नाही नाही डिप्लोमा म्हणा मी पण ते म्हणाल तो खरं नाही तेला तसं म्हणत काय तरी वेगळं म्हटली ती
तिला कोण सांगितलं
काय म्ह्यत बई कॉलेजमध्येध् सांगितलीलं ऐकल्या वाटतं तिनं
ह कॉलेज ह विषेच काढाय नई त्याबद्दल
पहिला स्टार्टिंगला केवढं म्हणालत नव्ह काय काय
असं कुठ त्यांनी कन्फर्म सांगितलय
काय सांगायलाच नाहीत कन्फर्म
तेच की बघूया म्हणून सांगितल्यात
होय
अजून पण काय नक्की नाहीच की ते
म्ह न्हाई ममी काय कराल्या
काय नाही म चालूय कायचय काम दळप करायल्या वाडत
हम काम वर गेल नई होय
नाही ग काम बंदाय आत्ता
आता का बंदाय
त्यांचा स्टॉक असा असते ना स्टॉक असले की मग जास्तीच कसं करून ठेवतील ते स्टॉक संपला - किंवा आणि चालू करत्यात गं
हा काय करायचं ते मम्मी
ते गारमेंट मध्ये
हा हा हा हा तुमच्या आता घरात काजू पण येत होत न्हव खरं
त्या आधी करत होती ते काजू सोलायचं मग ते काय घरात बसून परवडना पण ते जवळच्या जवळ चालू झाले ना
हा हा
ते आणि ते बंद झाले ना आता
हो आणि आई
आई हाय झोपल्या बघ
ह ह ह
ते काम भारी आहे
होय
काय मग कंटाळा आला बाई आज लई झाला बै काय व्हाय लागलल मला काही समजत नाय का काय झालं मला काय समजलंच नाही किती फोन झालं तुझं तीन झालं